हॅलो काय चालू आहे राव.
काम बीम शेती काम
शेती काम झालं बघ बरपैकी शेती काम झालं. खूप पाऊस पडल्यावर
पाऊस पडला तिकडं.
हाना पाऊस पडला इकड.
एक डामच्या सऊंगी भागात तर काहीच नाही रे भावा.
काय माहीती यार.
पळली पळली शंभर टक्के पाऊस पडली. हे झाड कापण्यात आले ते झाड कापल्यामुळे पावसाच प्रमान कमी झालं जास्त.
हा एक ना आमचे सांगीत आता रोडाचं काम चालू येतं झाड कपलं गेले एक नामच सांगीत.
का.
तुमच्याकडे कसं आहे म्हणजे एक हेना तुमचं. गाव डोंगरावर येतात तुम त्यातून सगळे झाड. तुम्हाला त नाही तिकडे पाऊस कधी पण पडतो कधी पण हे होत.
हम्म पावसाचं लय अवघडे. बऱ्यापैकी सकड अकोडला पैसे आहे घर तुझ्या काय?
अकाउंटला नाही येणा राव.
एक रुग असेल तर बघ ना काहीतरी गावाचं वाटतं.
दहा रुपये कुठून साचवले होते म. लाव रुपये कुठून सा चालुये तु.
ते जावत पण मी पप्पानी गेल ते मला.
काय तु पैसे साचवायचे न. पैसे साठवून ठेवायचे.
अहो दहा रुपयात काय होणार रे.
भरपूर काय होतं बाबा दहा रुपयात तुला काय माहिती. दहा रुपयात आता काय नाही होत एक नोटबुक येती.
आता काय हो पैसाच पैसा लागतो शिक्षणाला तेन.
हो भरपूर पैसे लागतात. ल स विशेष उपाय हम.
काय झाले क नाही ग्राउंड वगैरे कस आहे तुझं?
ग्राउंड वगैरे प्रक् चाले भाव.
हो का?
हम्म.
तुझ्याकडे आम्हाला एक वेळस ग्राउंड बघायला तुमचं?
येन आ आला
कध येऊ. ह.
हं.
कध येऊ तू सांग तुझ्याव म्हणून त
कधी पण येऊ शकत त माझ्याकडं.
हो का?
हम् कमयशवा
क श नाही.
तुझ्यासाठी प्रत्येक साहय.
हा बोल ना भाऊ.
ठीक आहे मणज
ह मायकट मजेत चालू आहे काय करतो.
माज तरच पाहिजे हो माज न तर करीक्षा अंबेदसरलीक
हा स्टडी करलं ोडी
हम् हम आता अभ बस गरात
हो. थोडा वेळ झाला आता जेवण करायचं होतं नाथां.
बकरे.
सां. ते आता कशाचा आवाज येत होत का काहीतरी वाजत होत.
राह ना खाली
आा गॅस लक आहे.
ह नाही ते वाचत त्या
आम्हाला आम्हाला वा वा. आला मला आवाज आलाय.
अर टी व्हीचा आवाज येत असल.
अ खरखर वाटला हा तेच
टी व्ही मध्ये ते ऍड येसले पण
हो का?
हा.
हम्.
बाकी काय चाले कसा?
बाकी काही नाही भू झाली बस आता ग्राउंड चाली फघतो आप हा.
हा.
जेवण झालंय ना हो.
ह का?
हा.
काय खाल्लं माज
आज काय पनीर खालंय भाऊ.
आणि राहा यार तो पण सांगितलं
मी दुकानातून आणलो होत ते तीस रुपयाला नाही भेटत का तो जायचं होण
हा, हा,
ते आणलं होत
ह का तेचटना आमही ते यावे काॉल करायच त्याला फोन लावला होता त्या मोबाईल मध्ये बघाव लागेल ते हे आले काय.
मोबाईलमध्ये आ त्याची आय डी हे करून डबल हे करायचीणार.
अन म्हटलं त्याच्यासरा क संंवाद चालूघ काय काय
नाही ना
हण मग तो झपला वाट
हो का.
हम्, आता सगळ्या गोष्टी बन झाल्या अस
हा.
साडेदहा झाले मग झोपलास असेल.
हो.
हम्, तुझं काय चाललंय?
म काही नाही बॉस चाललय बुआ आराम खायचा आता.
हां का.
हा.
हम्.
थोडी वार हा जेवण झालंय ना.
ओके
तू म कुठे गेलता फिरायला, मला दिसला तू चालला होता तिकडे.
हा, हा, आज गेलो होतो फिरायला.
कुट?
अ बहमनगारकड
हम् त कोणी येते का
हम्म.
इकड बिबट्या सुटेल आहे म्हणजे मी असा इकडे
हा सुटलेला आहे पण तो एका ठिकाणी थोड्या न राहतो.
हो का.
बिबट्या ची जागा एका ठिकाणी नसते.
बरोबर आहे.
विचारी सकडलीरातो वन्य जनावर आहे. वी इकडे तिकड च तडे
काही झालंय.
इकडं तिकडे फिरत राहत म्हंटलं.
हा बरोबर आहे.
हम्म बते आहे आज
बोर होतंय.
म आज झोपायचं होतं पण म म्हटलं तुझ्याशी बोल
हा.
हम्.
सगळी जायचंय मग ग्राउंड ला शंभर टक्के.
ग्रउंड ल कोणी इकडे जाणार रे सगळी.
ग्राउं ला जाऊ रोड नाही जाऊ कळ ग्राउं ला जा.
रोड नि जायची का? ह
हम्म रती ज सकाळी सकाळी.
हा
हम् बाकी अजून काय चाललय तुझ.
का नाही तेच विचार असत तू राऊंडला सगळी जाणार नाही.
जाणार आहे ना ग्राउंड ला.
हो का कोण कोण असत र ग्राउंड ला?
हा
कोण कोण असता ग्राउंड ला?
भरपूर आहे म. रन वगैरे असतात भरपूर ललित वगैरे येतात.
हो का?
हम्
तेच तो मग विचारचं होत कोण कोण येत म्हणून मित्र?
ह हम. बरबर पर.
कुठे येतो आता?
आता इकडे आले होत मशिमच्या दुकानाकडे. कोशिमच्या दोकानाकडे आलं.
तिकड काय करतोय?
खाय खास
हा
हॅलो
कठे घेऊ तो घे वर घेऊन येऊ मला.
अ खोबऱ्याची चट खोबऱ्याची चटक. हलु
तू घेऊन ये मला घेऊन ये तू मला पार्सल.
नाही रे भावा पैसेच नाहीत.
काय झालं भावा?
पस नाही म्हटलं.
च्छ
नाही अं फक् पाचच रुपये माझे.
हो का?
हम् ह
तुला याच्यावरून इन्कम नाही आहेत का?
कशावरून?
आं
नाही आतापर्यंत तर एक पन्न रुपयाने आलेले. फर्स्ट टाइम अभ्यास करतोय मी.
मला सुब का एक जण बोललो होतो का याच्यावर इन्कम येते असं तस माझा मित्र बोलला होता राहुल आणि याच्या इनकम ये
मला तर न्यायला वेपर्यंत
आवाज
हाय म्हणताश थमा थमा आज